हॅलो
काय करायला लागल्यास
काय नाही बघ बसले बोलक
हम् काही नाही बसले होती मी पण लावली फोन जेवलेस की नाही
हम् नाहीय बबू लले म अजंज जेवायचे अजून झोपलेलो असेच कामावर ना आल्यावर
कंटा आला असल आज दबं बिबं काय नव्हतीत मम्मी ना आवरली काय
नाही नाही आवरून सगळं
हम्म हम् घरातले काय करायलात मम्मी ते
जे आता आहेत बघ
हम्म जा कि मग तू पण जीऊन मग झोप मण अस
आ पडलेल असत तसच पटल्या वटल्यात झोप लागले आता तुझा कॉल आल्यावर उठलोय
हा हा अन का पाऊस आहे काय तिकडं पाऊस आहे बाई भरपूर इकड पण आहे भरपूर भरपूर आहे उघड ना जर आपण
हो
मग असे गेल तर दघणार मीणऊन एक इंजेक्शन घेऊन आलो भिजतच गेलो काय करतेस पाऊसच थांब ना आणि
हम्म हम्म हम्म हम्म
हम्म तिकडं आहे काय
वय हायवे पाऊस बाहेर ज वाट ना
होय हॉस्पिटल ला कशी जाते असं ग मग तू
तसच जातोय छतरी घेऊन जातोय कधी पप्पा आहे त्यात
टेनकोट घालून जाईत जा डोको भिजला तर लगेच जरा पुसत जा नाही तर बधतय लगेच हे
कवा
हम्म आणि का तुमच्यात अँटीबायोटिक कुठलं कुठलं वापरताय का
आम्ही आमच्या अमस्टडम असतय सिट्रा असतय म र असते असतय क होय होय असत क
आणि काय का सफपा
मेरूपे मस्ते सिपा पे मस्त
हा हा
हम्म
हम् हम् आणि एके खला ट्रॅक्शनच्या याला काय दताय तुम्ही ते एकदाा टर्मिनॉल
हो एक्झट्र मडल
हा डयाबेटिक पेशंट ला ऑंडेम आणि टॅमडॉल ओके! ओके! हम हम, आणि हिमोग्लोबिन डऊन असलं तर काय कर
आयन सुप्रज लावते नाही, नाही नाही, खूप कमी असलं तर बॅग लावतय.
हा!
आणि आपलं हज असलं तर बघ
आय एम सुक्रोज होय. आयरन सुक्रोज चांगलाय तरी ते,
होय.
हम्म, तेचकी
हम्....
आणि काय मग, जास्त आहेत का पेशंट हॉस्पिटला.
आहेत तशे.
हम्, आज का ओटी वगैरे काही नव्हती का?
नव्हती.
हम्म! रोज ती ओटी कंटाळ येतो
होय.
हम्..
काय नाही ब बस लोय आत्ता उठून, आता नंतर यायचं आहेत मस्त आहेत, बघ निवांत आहेत हम्...
फिरायला जा म्हण ना विचारलीस की नाही? मी तर माझ्या मैत्रिणीला मगाशी विचारले नाही बाई म्हणत पावसात. कुठं जायच नसतय. नको म्हणते मी आहे की, म्हणलं मी मारतो गाडी म्हण त्यांना नको म्हणली.
काग!
मी म्हटलं मी सांगितलय माझ्या मैत्रिणीला पण म्हणलं आणि तू पण चाल म्हणलं. तर नाही बाई! पावसाळ्याचं कुठे जायचं नसतंय म्हणत्या. मी म्हटलं कशाला घाबरायलास मी आहे की पावसा आणि कुठं टू व्हीलर वरन जायचं तेव्हा, फोर व्हीलररन जायचंय मला येते की गाडी. मी मारतो की घेऊन जातो की म्हटलं तुला आता नको दिवाळीच्या टामाला जाऊया म्हण त्या म म्हणलं दिवाळीच्या टायमाला नाही ग. म्हणलं माझं लग्न हाय ग! म्हटलं माझं लग्न आहे ना दिवाळी नंत तरन.
हा हा हा होय.
अ होय. म्हणता ना तिला म्हटलं दिवाळी नको बे मी म्हटलं त्यावेळेस मी बिझी असणार. होय काय मग बोलवणार आहेस की नाही म्हटली मला
ह ह.
मग मी म्हणले मला तू कार्यक्रम मला बलावली नाहीस की काल म्हटलं अगं तुला कशाला आमंत्र द्याला ला तर यायच असते तुम्हीच म्हटली मला.
हम्म. हम काय ओ! हम्म हम्.
काय झालं.
काय नाही अगं पप्पांचा मोबाईल बंद पडलाय.
का ग भिजलंय का काय?
हा थोडं पाणी गेलंय.
तांदळ ठेवशील क नाही.
हम्म तेच करायला पुढ बघ आता नाही उद्या सकाळी आता जाणार होत.
ह.
हम्म. आता जायचं होतं बघ पाऊस यालाय मण थांबलंय. हे जाातो क दुकानत
स् कर फोन आणि ददा ठेव. तांदूळ तांदूळ ना ओढून घ.
हम् हम्.
हम्म.
हा हा हा हा हा.
हम्म.
हा ह तेच अकना बय बाय.
का?
तेच करायचं आता आता आणी नाही सां
तू पण जरा कायवाख
होय होय घेतो कि ममी
आपल. हॅलो.
हा हा बोल तुझा आवाजला काय लागलाय का हम् हा आवाज अडकायला लागलाय म्हटलं माझे फोटठणार या
थांबा चालू असं दे हम्म बाऊ केते काय आवाज
हा हा हे येईलंगला आता
हा बोल आणि काय उद्या जाणारच का सुट्टी नाही जेवायचे आहे थोड्या वेळा ना
हा हा ह आही मी पण आता जेवणार पपणा तुथडा जेवणार आहे हम्म
हो जेन झोपा मग
अ होवाय
हो चालेल ठोक आहे
हा हा हा